हॅलो
हॅलो हो यायलागलाय आवाज
बोला की,
काय करायलाय
काय नाय ग जस्तच बाहेर गेलेले फिरून आले जरा म्हटल्या आणि बाहेरचा सगळ आवाज वगैरे यायला नको ना गाड्यांचा हो होय.
म्हणजे असं गल्लीतल्या लेडीज सगळ्या
हा होय होय लेडीच आम्ही तिघी जणी असत तिघी चौघी जणी आसतोय. आता सुट्टीला जरा गेलात दोघीजनी म मी पण जाय जस्टच खाली आलेले म्हटल आता चला फेरी मरून येऊया म असं झालं तरी आज नव्ह करालोय बघा आता तुम्हाला कॉल करायच होता म्हणून म्हटलं जात जाता अकरा, सव्वा आणि बसतोय नायत जरा दारात तुम्ही नाय वाटत जात
काय म्हणलं
तुम्ही घेत जायच नाही काय म्हटलं?
नाही फिरायला नाही जात. असं जेवल्यानंतर फक्त बाहेर बसतय.
होय. आमी पण कुठं त्या दु घीजनी जॉबला जातात भेटतं नाही ना दिवसभ वर टाईम सकाळी गेले कि संध्याकाळी सकाळी येतात. तेवढंच संध्याकाळी थोडा वेळ असतो ओ
हम्
तेवढा जरा मूड फ्रेश होतोय ना?
होय गप्पा जरा मारल्या जातात.
होय सहा वाजता वगैरे असतोय टाईम पण सहा वाजता वगैरे असतोय म्हटलं टाईम हम्म पण एवढं काय जास्त हे होत नाय ओ
हा, हा तुमची असं म्हणजे अप अपारमेंट मध्ये नाही ना राहत तुम्ही?
अपारमेंट मध्ये नाही.
मी अपारमेंट मध्ये राहते सो मग समोरच्या घरातले वगैरे असा मी बोलत बसतो. म आता आले माहेरी आले त्यामुळ आता आहे निवत इकडं कसं म्हणजे खाली जमी म्हणजे स्वतःचच आहे. दोन मजले आहे खर स्वतःच असल्यामुळ सगळं मोकळ मोकळ छान वाटतय अपारमेंट मध्ये कसं मग ते आपल्या दरवाज्याच्या बाहेर गेले क दुसऱ्याचिच जागा
हम्म, हम्म, हम्म, हम्म
तिथं काय निवांत काही फिरता बसता तेनं येत नाही
हा होय की
खाली उतरायचं मग खाली जाऊन फिरायचं रस्त्यावर
होय माझं पण तसच झालंय तुझ घरी कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणून मग वरच असते तिसऱ्या मज ते खाली यायचं म्हणजे नको वाटतय आओ मग खाली आलेले आता मग म्हटलं आ चला एक फेरी मारून येऊया.
आणि मुलं तुमची
मुलं आहेत की मुलगी आहे आठवी ला गेली आता आणि मुलगा एक हाय हा मुलगा लहान आहे युके जीला
हा, हा, हा, हा
तुम्हाला
मला एक तीन वर्षाची मुलगी आहे बघा आता तिला जुलैला लागतय तिसरा पूर्ण होतेय.
होय लहान आहे माझा
होय होय होय
होयना मला मी पण दोघी-तिघींना कॉल केलेला सगळ्यांची मुलं लहानच होती.
अ मी एखा हा मी एकाना कॉल केलेला त्यांची एकांची तरी तीन मुलं होती एक सातवी ला, एक सहावीला, एक नाही एक सहावी सहावीला, एक पाचवीला आणि एक पहिलीला अस काहीतरी आणि ऐकांना कॉल केलेला आणि ऐकांना कॉल केलेला हा हा हा त्यांचा एक मुलगा इंजिनिअरिंगला आहे मुलगी बारावीला वगैरे काहीतरी आहे.
होय काय?
हम्म मग आपल्या घरातलं कोण अवेलेबल असेल त्यांच्याकडे? आपण ज्यांना आपण कॉल करू शकतो त्यांना पण करायचा त्यांना टास्क येऊ देत नाही येऊ देत चालतायच की
हा होय पण तस पण कॉलिंग मला झालं नाही हो आधी बहीण होती ना माझी पण तिला होइना त्यातून
हा हा हा हा हा हा
ताई ने नेटवर्क प्रॉब्लेम होता वाटतं कुणालाच कॉल लागेना झालता दुपारी एक, एक-दोन नंतर लागा लागले बघा
मग आता कसं कुणा-कुणाला कॉल केले ते लिहून ठेवायला पाहिजे खरं तर माझ्या लक्षात राहीना कुणाला किती कॉल झालेत?
नाही आता दिसतय ना ते तुम्ही बघा आणि नंबर लिहून ठेवा की
म ते हा म तेच की तसच करतीये येत कसं मग हा म्हणजे नंदेला हा
एका पर्सनला कनी त्या र ल मॅड मॅडमांना आठ कॉल झालेत माझे आहो असं झालंय मग ते दोन मी म्हणते आता कॅनसल करायचे त्याच्यात ले वरचे म्हणजे अजून आता आता तुम्हाला केलाय ना पाच-पाच मधलं आता तुम्हाला तीस छान केलाय म ते अजून सबमिट नाही ना झाल पाच कॉल झाल्याशिवाय सबमिट होत नाही बघा हा म त्यातले दोन कॉल म्हणते मी कॅन्सल केलं तर चालतील काय हो
काय म्हल तशी कल्पना नाही. मी काय म्हणतोय असुदे त्याला काय हरकत नाही
पण आठ झाले ना एका पर्सनला
ठीक आहे मग तुम्हाला ते डिलीट करता आल तर करा
हा करता येतात पण प्रॉब्लेम येणार कारण पहिले दोन पहिल्या ह्याज्यात मी जे सबमिट केलेलं ना
हम्म हा म्हणजे प्रॉब्लेम त्याताय पण बिलीट हिताल कराय लाग झालया
हा हा असं झालंय बघा सेम सेम ओळखलात तुम्ही ते पहिले पाच झाल त्याना त्यात त्यानी एकदा कॉल रिसीव केला नाही आणि दुसऱ्यांदा त्यांना पहिल्यांदा केला दुसऱ्यांदा त्यांना कॉल केला तर तीन मिनिटातच ऑटोमॅटिकच कट झाला कॉल म्हणजे आम्ही दोघीनी पण कट नाही केला पण कट झाला आणि तिसऱ्यांदा केला त्यांनी रिसिव्हच केला नाही म आम्ही ते दोन कॉल पकडले नाहीत ओ
हम्म
आणि परत म कंटिन्यू चार कॉल केले अस म्हणून सहा कॉल केले सहा कॉल केल्यानंतर स्टॉप केलं. तर ते दोन कॉल त्यांनी त्यात पकडले मग
हा बरोबर
मग आता म्हणते ते दोन कॉल कॅन्सल करायचे काय करायच मग रिजेक्ट झाले तर होईल ना दोन
नाही नाही मी काय सांगते आता त तुम्ही जे डिलीट करतो म्हणताय दहा मिनटाच्या हातच कम्प्लीट नका नका नका रिजेक्ट करू काही होत नाही नका रिजेक्ट करू बघू म्हणजे कस झालंय मी मागच्या वळी पण तुम्हाला हा टास्क आलेल आहे का हा आणि ह्याच व्हॅलिडेशन केलंय का तुम्ही कधी?
अ नाही नाही
हा मग ममी माझं माग चा प्रोडक्ट होता म्हणजे मागच्या वेळी पण हे टास्क आलेत पाडव्याच्या वेळी वैगरे
होय कुणा म्हणजे ठराविक जणना आलेत ते.
म त्यावेळी त्या लेडीज जे बोललेत ना त्यांचं कॉन्वस संभाषण असते ना ते मी व्हॅलिडेट केले. एवढं दिवस झालं. दीड महिना वगैरे, तर त्यावेळी कसे नियम होते. करणाऱ्याला शंभर जो ऐकतोय त्याला ऐंशी.
म आता पण तसच आहे ना
ते मला पूर्ण माहित नाही प्लस दहा मिनी, हा हा प्लस दहा मिनिट. तस कॉल चे त्यावेळी नियम होत ते! पण तरी पण लेडीजनी एक दोन मिनटं सुद्धा बोललेत, आणि ते कॉल ऍक्सेप्ट झालेत. म आत्ता त्यानी आ म आता त्यांनी काय करणार माहितीय काय? म तस जरी करत गेलं तरी नुक नुकसान होणार ना त्यांचं म्हणून त्यांनी आता जास्त पॅरामीटर्स लावलेत असं मला वाटतय म आता पन आपला कॉल सबमिट केनदित. किती प्रश्न येतात बघा. हा म्हणजे बॅकग्राउंडला नॉईज आहे का, किंवा कोण चुकीचं काय बोललंय काय, कोण कोणत्या विषयावर तुम्ही बोललाय वाईट काय शब त आहे का त्याच्यात किती पर्सेंट मध्ये काय अ?
म्हणजे मला माहितीच आहेत, मला त्यातले ऑलरेडी दोन कॉल रिजेक्ट होणार आहेत. हे मला माहित पण इशु तुम्ही म्हटल तर, हा फक्त कस म ते दोन कॉल थोडा एक त्या पर्सनल ला जास्त कॉल दिसतात म्हणून मी कॅन्सल करायचे आणि परत दुसऱ्यांना करायच्या असं म्हणत होते
का आता, आता माला सांगा तुम्ही ते दोन कॉल रिजेक्ट केला. तुमचे राहिले त्या सहा मधले पण दोन पुढ जाऊन रिजेक्ट होणारच हेत. कळते का तुम्हाला, ह मग ते रिजेक्ट होणार हेन नाही मला क कोण नाहीे अजून
हा म्हणजे एक तरी
कॉल सुद्धा एक्सेप्ट केले मागच्या मागचं जे रेकॉर्डिंग होतं का ना ते अगदी एक सेकंदाचं पण काय एक्सेप्टड आहे म यावेळी त्यांनी बहुतेक त्याची म्हणजे अ काय म्हण सुधरवलंय त्याला की, दहा मिनटाचा कॉल पाहिजे अस सांगितलेय पण किती किती लेडीज लागती क एकदा कॉल अप अप कट पण होत आहेत ना
हा होय सांगते ना मी
काय करू शकत नाही मां पण रा कंडिशन मग झाले तर ते राहू सबमिट काय इन केस- पुढ गेलं दोन टास्कचे पैसे नाही आले किंवा रिजेक्ट झाल इट्स ओके त्याला काय एवढं म्हणी तुम्ही आत्ताच रिजेक्ट केला तर त्यावेळी पण रिजेक्ट होणार असे होणार असतील ते
हा म्हण ऑलरेडी आम्ही दहा मिनिटाचं बोललेलो पण आहे हो आणि कॉन्व्हर्सेशन पण, व्यवस्थित आहे फक्त ते सहाऐवजी आठ म्हणजे दिसायला लागलेत कॉल म्हणून
हम्म आणि माझ तम्हाला सांगू आणखी काय केले मी कॉल लावले एक लेडीजला छान बोलले वगैरे कॉल सबमिट केले खाली प्रश्न होते ना ते प्रश्न करत करत करत करत आले आणि एका ठिकाणी मला वाट की नाही बाबा हे आम्ही पन्ना पन्नास टक्के नाही बोललो साठ आणि चाळीस आहे. तर करेक्शन बटन दाबले कॉल सगळा डिलीट झाला‌.
हा मग तसंच झालं माझ पण
आणि मग मी काय केल त्याच लेडीजला इन्स्टंटली लगेच की, त्या ऑनलाईन असल्या लगेच क्लिक केले लगेच कॉल लावले तर त्यानी तो कॉल उचलला आणि तीन सेकंदनी कट केला मग त्यांना समजलं नसेल मे बी लगेच रे त्या राहण्यामुळं
हा म मला पण सेम तसाच प्रॉब्लेम झाला पहिल्यांदा केला मी त्यांना त्यांच्याबरोबर तसंच झालं आणि मला पण म्हणजे तसंच वाटलं की नाही आम्ही अ बोलण तसंच झालंय सेम की साठ किंवा चाळीस परसेंट पाहिजे अस पाहिजे म्हणून आणि मी पण त्या करेक्शन वर दाबलं आणि ते सगळंच म मि त्यांना म्हटलं कि हा मी टास्क सबमिट केला नाहीयाय. आणि चू पण असं झालंय म्हणून त्यामुळेच तर त्यांचेच जास्त कॉल दाख दाखवा लागलेत मला ते सात, आठ
हा नाही म मी, म मी काय केले माहिते का आता त्यांनी अक्षरशः थोड्या वेळा होते ते कॉल म्हणजे मी नुसतं हॅलो-हॅलो म्हटले आणि त्यांनी कट केलेत. असं नाही म्हटलं मी कारण की तो मी केल सबमिट.
होय काय? हा हा म्हणजे आता माझे पंधरा सोळा झालेत ना त्यातले आठ कॉल त्यांचेच दाखवता त्यात बघा नंबर
असू द्या, असू द्या मग ते नंबर पण दाखवतय का? आपण कोणा कोणाला कॉल
होय तुम्ही ब आ आता दिसतयचं की किंवा आपण सबमिट केलेलं. पूर्ण ते कार्य परिचय पासून आपण करत दिसतयच की आल का तुमच्या लक्षात.
आल आल पहिल्या सुरुवातीपासून स्क्रोल करायला पाहिजेत.
हा हा स्क्रोल केला ना तुम्ही कुणा कुणाला अ कॉल केलाय ते सगळं दिसतंय. तेच की ओ किती नंबरला? किती वेळा? मग मी काल तसच केलं ते कुणा-कुणाला काय सम समजेना ना कुणाला किती वेळा केलाय कॉल? आणि एक अ तिकडच्या साईटच्या मुंबईच्या ची मैत्रीण गाठ पडलेली म तिच आणि माझ पण सहा वेळा केला अता चालतोय ना. म कधी आम्ही वेळ भेटल तेव्हा परत गेलो. अस झाल थांब हा तुम्हाला करते मी
हो हो